हम्म बोल. उचलल्या उचलल्यावर पण जे थोडा वेळ दिसतच नाही बाई ना कॉल आलेल.
तसंच आहे ते.
ॲडमिशनच बघू बाई.
का ग बघू बाई
डोकं दुखालंय सगळ्यांच सतरा ऐकून.
होय, होय. कालनं आजी फोन केली ती.
नाझिया? एक मिनिटत थांब हं.
का रडालाय ग? पडलं अगाव ये. हॅलो
हम्म
इलो
हा बोल.
हा काय म्हणाल तू नाझियान फोन केलती होय? कार्या ॲप व्हय
हं कार्या ॲपवर ग तुझं आणि ती तुम्ही दोघं बोलायता माहिताय काय?
हम्म हम्म हम्म.
तवाच.
होय हम्म, हम्.
आणि काय मग निवांत.
काही नाही.
काय झोपायचं उठाय खायं प्यायं आणि झोपायचं. तेवढेच आहे.
अग माझ्या भावाच ऑपरेशन झालंय.
कशाचं ग?
ते काहीतरी त्याला झालेलं मग परवा तिन कॉल केले, तेव्हा पण तिचा कॉल आला बरोबर त्याला डिचार्ज देऊन आलेले‌. मग तिला म्हटलं आता चालोय आम्ही दवाखान्यात ना ठेवतो ठेवतो गेलेला सकाळी पण ती मेसेज करालती तुझ्याशी बोललेलो
म्हणजे कसलं ऑपरेशन झालंय.
अगं ते काहीतरी उठलेलं त्याला आणि मग ते जास्त वाढालत मोठी
सख्या भाऊ
हा सख्खा भाऊ म त्याच्यावर दवाखान्यात गेलतो हा मग तिझ हे करायला काल तिचा कॉल वर कॉल बोललो आम्ही तुझा यालत नंतर ना काय हॉस्पिटल मध्ये जायचं होतो मी तिच्यासोबत पण त्याच बोललो सोड
हम्म
नाही बघ उचलायला मिळायला कुणाला केलेला तेवढंच बोललो अजून प्रीतीला तर एकदा पण केलो नाहीये कॉल.
मी पण नाही केलो.
नाही बोली प्रीतीचं पण काय त्यांच्या काकांना बरं नाही म्हण सांगत होती प्रीती. तिला पण काय टाईम मी पण म्हणटलं होय माझ्या पण मला पण टाईम भेटत ना पाहुणे तेन बघायला यायला तु भर
ऑपरेशन तसं काय झालंच पाहूण येत्यातच बघायला.
हम्म काल ताईची नंद आलती बघ सकाळी त्यांनी लय लांब न मग ननंद बाई जवळची आहे म्हंटल्या वर जेवणं तेन केलं. भरलं सगळंच
हम्म
मग वेळ लागला ग कामांवर यायला माहित आहे नव घरात किती कोणत आलं तर किती हे होतंय.
होय बाई कोण आलं तर नको वाटते अध होतीया.
ताईच्या लग्नात तर माझी अरे बाप एवढा पिट्टा
लय पिट्टा पडलेला माझा भयानक नंतर आजारीचं पडलेलो.
काय तर बाई सगळं दुखणे निघतात एकदा का होईना दुखणं निघतात सगळं.
केलेलं असतंय ढीगभर काम कधी
तेला काम करून सवय नुसत्या त ते कधी तर केलेले नीघतय मं असं. हम्म
तूझा पण सख्खा भाऊ ना तो?
हो सकाच की.
कुठली आहे.
इतलीच हाय दादाची.
होय अरेंज मॅरेज आहे?
हो अरेंजमॅ रेज.
लहान वाटतात गं अशी एकदम नाजूक दिसत, छान दिसतात.
होय एकदम लहान आहेत. होय नाजूक आणि हाय, नक्कीच्या पण भावाचं पण लग्न झालं किस
होय होय, होय.
मैरीच्या बहिणीच झालं.
हम्म, लयी जणांचे लग्न झाल्यात. तुझ्या दादांच्या आणि निककीच्या दादांच्या काहीतरी म्हणजे लई असं एकदम एक जस अस काहीतरी होत हा हा तेच कि ती पण स्टेटस ठेवलती‌.
लवकर लवकर लग्न
हा अधिक मासात कोणतं चांगलं काम करायचं त्यांन नाही चांगलं दिवाला तेन जायचं असं तय असं हा असलं काही करायचं नसतय.
ते नव अ ऍडमिशन काय का आलं काय ग कवा कवा म्हणजे काय काय ऍडमिशन करायचं ते?
कुठलं काय ऍडमिशन?
सी ई टी च सेज ग एम सी ए
कायच कानात दोन मिनिटं थांबा. नुसतं फोनवर लय चालूय तुझ ऑपरेशन झालंय बघा आणि बघ कसा वर्डालाय.
राहुदे घे
हम्म
ठेवू काय मी पाच मिनट झायल आणि एकदा करतो काय म्हणजे होत्यात बरोबर पंधरा
हम्म आत्ता करू नकोस. जातो नंतर करूया हा काय?
साधा कॉल कर, मग मी त्यानंतर मी ऑन येतो आणि मग तुला करतो कॉल हा चालतय का ठेऊ.